हा झालं का
हो याला याला
आब मी घेतला मागच्या फोन मला ना आयफोनच घ्यायचा होता काय बजेटली जाते रे.
बजट आली तेच मारत बजट जात. आणि मेन म्हणजे एकशे अठ्ठावीस घेऊन त स्टोरेज बी पुरत नाही. एकशे अठ्ठावीस याज फोनचं स्टोरेज आहे. ते पण आता ते पूर्ण हे आलय.
पर्याना स्टोरेज जास्त लागतय होय
दोनशे छप्प्न पाचशे बारा लागतील
शंभर टक्के आता हे दोनशे छप्पन पण भरल माझ वाट ल क
ॲपच म वात मेमरी फोटो भेटो
सगळच वाढले र आहे साईज वाढलेली आहे आपची सगळ्या फोटो व्हिडिओ जास्त झाला किथे
पाचशे बाराजगीसोडाला मला तर
सेकंड हँड पण घेवटतयश फोनस हो ते पहिलाच घ्याला म्हटल्यावर हम् काय
जरा रिस्क का आहे त कॅश
तर रेस् काय भरपूरच रेस् काय
तांग वला कड नाही त्रम परत दुसरा फोन घेस वाटणार नाही सातच घ्याय पाहिजे आणि मन उडणार स बोंबाबोंब क्शनने विन घन
तेच क आणि स्टोरेज ला मरता यांच खूपच हे वाटतते डिफरन्स पडते
दहा हजार वाढतात स्टोरेज
तेच कता अँड्रॉइड ला समज भाऊ एक दोनशे प्नलाय तर ते दोन चार हजारचारक असतते रे
हम्म वेळ बरोबर इथे हजार वाड दात डायरेक्ट दहा हजार जर जास्त पाहिजे दहा हजार दहा हजार तेवढाच फोन तईशान दहा हजार कट आपलाद घ ज मनलाले
हर आहे
काय हो किमती का चेष्टायची त्या फोनच्या
खरो अनड्रॉइड नाही बण तुम त्या वाढवले रे सगळ्यांनी
त्याने मणून वाढवलेच बाळाचं ते अरे तीस चार हजार तर खाली कोण घेत ना आता फोन म्हणा गेले तरच्या
शंभर टक्के वीस तीस हजार म्हणजे डायरेक्ट फ्लॅगशिप फोन म्हणाला एवढा मग
हा आधी मता केवढं स्वस्त असायचं पोण हे काय आहे
आता मिनिमम स्टार्टिंग साध्याला साधा फोन पण घ्याला म्हणलास तरी पण वीस पंचवी हारच्या खाली ख्यायला होत नाही
अरे तेच सांगाल वीस पण चेष्टा मारला
खरज की
आणि त्या लॅपटॉपच्या पण किमती या जेा लॅपटॉपच्या पण किमती
लॅपटॉप काय व लोकला हात लावायचे पाळी आल्या
लाखात जाते का ते लॅपटॉप जरा तसं वाटते पण रे
अरेखरं काय पण घे रे तू लाखातच चाल र काय पण घे
अरे हो ये तू लॅपटॉप गेला का फोन गेला का गाडी गेला कादारी काय आहे चेष्टा आहे जमीन तर गोठीतच
कोटीचच
चेष्टाच करायला लागल घर पण सगळं लाखात
ह ह
आता ती हजारचा आकडा हळूहळू विलुपत व्हायलागसा
किंमत पडाली रे पैशाची मिळाली कमी मिळाली आता
काही सगळी पैसा कमावण्या नाजात सगळी वाढवा लागल्यात ह न ब जाव डिझेल पेट्रोलचे दर वाढले आहे
सगळं कमी न म्हण लटं वाढतच चालेल कमी काही ये ना झा डिझेल पेट्रोल स्स्त होईल म्हणा ते वाढलं. मोबाईल वगैरेण स्वस्त होईल म्हणल मेड इन इंडियाचं सगळ चालतय ते तरी पण सगळ महागाच होत चालले.
अे लय म्हणा गेल मोदीन महागाई वाढवली असं वाटायला आता मला
आता बाबा पण प पहिला बाहेर नाही येत होते आता इंडियामध्ये म चिडून राहीलेत तरी पण त्याच्या किंमती जास्तच आहेत.
तेवढ्याच आहेतच आणि उलट वाढवतात आणि
तरी तिने जास्त वाढावाला नाही बघितलं तर. काय सांगतात दोन चार वर्ष कॉन्स्टंट आहे त्यांचं
ह.
हे बाकीची वाढवालेत लय.
छान आहे तर ह्याच्या क एवढं किमती झाल्या छान आहे त्या, त्या रे
का?
काय लक्षात येईना बाबा विसरलं
एकदा फोर व्हीलर ब त्या मनान स्वस्त‌. वाटते तीन चार लाख लागून याल्यात नवीन नवीन
हम्म! नाय बाबा फोर पण चार पाच च्या वर चालल्यात.
त्यातने स्किम टाकल्या रे त बेस वेळेने टॉप वेगरने काढलं की एवढं लोक साधे घ्यायला बघत नाहीत आणि त्या चार पाच ला उडत अजून चार पाच का रे बीशॉप दहा बारा लाखाचा फरक पडतो गाड्यांमधे
फरक पडतो. होय. वेगळी गाडी येत्या. आरे त्या हिच अरे एक स्कुटी घ्यायली म्हणजे एक लाख पन्नास हजार जाते आता र चेष्टा स्कुटी अरे ऐंशी पन्नास हजारला यायची मर्दा ती.
मगं काय. दीड लाखाला मर्दा लोकं पहिला फोर व्हीलरचा विचार करायचे रे?
होय मर्दा, महागाई वाढवल्या बाबा शंभर टक्के. मोदीन तर लईच म्हणत म्हणत नाही
घेतल्यानंतर पण परवडणारे काय?
आ घेत मेंटेनन्स पेट्रोलची अरे ती हे काढले हा ई एटी फाय अरे काय?
हंड्रेड परसेट येताना.
इथेनॉल. काय तर आथिर्क विचार करणा झालेत काय? टाकी गंजा लागल्या मग कसं होणार मार्दा.
अ मला सांगतो आता हे पेट्रोल डिझेलचे दर कमी करायची काढलेली आहे ना. बरोबर.
हम्म!
नाहीत भरपूर लोकांनी घेतला मग ते परत इथेना क प्रकार कशला पाहिजेला आहे ना मगं म आता केवढं कन्फ्युजन वाटलं ना ऑलरेडी पेट्रोलच्या, डिझेल गाड्या आहेत त्या तुम्ही
तेचरी कन्फ्युजन वाढत चाललेय त्यांचं सीएन जी आणि हायं काय करणार कायं सुबा हॅलो? हॅलो? हॅलो? हँलो?